हॅलो.
कुठाय?
हाय बघ कॉलेजवर आता.
हम्म काय होत कॉलेजला?
काय नाही बघा, तर परवा पेप करायचं. मग आता नोटीस फॉर्म भरायचा सबमिट करायचा आहे ते भरायचा सबमिट करायचा हे तो.
हा.
एक सेकंडचा साईन साईन हे घ्यायच्या सगळ्या.
हा हा, ते कळतं काय?
हम्म, तुझं काय? हो.
काय निवांत चालू आहे बघ आपलं. शेती बीती करायचं निवांत. तेन. आता सातव्या आठव्यातली लागण चालू हाय, करायला उठायची हा.
व्हय, किती एकर?
एक आता चालू फक्त दहा दहा एकर सुरू लावायचाय. आणि बाकीच म्हणजे अ पाचसा एकर खोडव्या हाय अदुकरचा म्हणजे उठून गेल्या गेल्या वर्षी.
हा हा.
हा. ते आपलं तेजं हा. मग तेच ग्रुपला मेसेज बघितल्यावर म म्हटलं काय बई विचारलं तर म्हणलं की, एक जण हाय नाही काय. आं. हॅलो, अ काय कुणीला लावत हुतं?
अरे सोळापसणं एक्झाम हाय आपली.
हा हा सिक्स नेल ना? हा हा. हम्म याचं जरासं हावास केरकरला कुठं म्हणजे हॉस्टेलला आहे.
न्हाय साईन घ्यायला चाललूय, ते वाऱ्यामुळं
हा हा. साईन पाहिजे ती ची होय?
हा येवले सरच म्हणतात अकाउंटला.
ती कंप्लीट आहे का तुझी?
अकाउंट ची साईन घ्यावी लागतेरे हा.
हा हा हे कम्प्लीट आहे पण.
हो हो, दहा हजार रुपये मला फी हाय.
हा हा बरं हाय मग. पहिला तेच पहिला सेटिंग करायची भरलं असतं ना मग. हॅलो. हो. हॅलो. हॅलो. हॅलो. काय कुठं आहे?
आहे.
हा तु तु तुला सागरने घे की सेम.
सागरची घ्यायची मी दुपार नंतर घेणार हाय.
असं हाय बरं बरं.
हं.
आज सगळं निवांत हाय. हा हा.
कसं आहे, सेक्शन सेक्शन कसं स्ट्रिक्ट आहे तसं.
हा म्हणत्याती दोन तीन सब्जेक्ट तर स्ट्रिकट म्हणते म्हणत्याती सर. येचा बाकीच्याच कसं होत काय मी म्हणतोय पण द्यायला नको.
का परत जाऊन पेपर द्यायचं.
हा आरे माझी दाढ ही दुखायला लागल्या दाढ एक सकाळपासुन लई
हॅलो. हॅलो, हॅलो, हॅलो. हॅलो. लो. हॅलो. हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो. कट झालाय, चालू हाय का? हॅलो. लो